हा, येतोय आवाज. काय म्हणता, कशा आहात?
हॅलो!
हॅलो!
येतोय का, आवाज ताई?
हो हो, येतोय येतोय. काय म्हणता म्हटलं, कशा आहात? पाऊस आता बंद झाला पाऊस चालू होता, पण आता गेलाय.
हो ना.
हम्म, तुमच्याकडे?
आमच्याकडे पण बंद झालाय, आता पाऊस.
ह ह.
दुपार पासून चालू होता.
आमच्याकडे एक म्हणजे अर्धा पाऊण तास आला असेल.
हो ना. नाही, आमच्या इकडे दोन वाजेपासून तर आतापर्यंत चालुचं होता.
कधीपासून?
एक दीड वाजेपासून
अच्छा! नाही, आमच्याकडे लेट आला.
हो ना, सकाळी तर किती कडक ऊन पडलेले होते.
हो ना, असं वाटलंच नाही का पाऊस येईल म्हणून आमच्याकडे नव्हतं एवढं कडक ऊन. थोडं वातावरण पावसाचचं होत.
नाही नाही, इकडे नव्हत सकाळी खूप म्हणजे कडक ऊन पडलेल होत. नंतर लगेच पाऊस आला. सांगितलं का ते पाऊस आलता.
अ.
सांगितलेला आहे, पाऊस आता गुरुवार पासून सांगितलंच होतं ह ह.
हो ना, यायला पाहिजे पाऊस.
पाऊस छान वाटते. आता पाऊस चालू असला का.
हो ना, आता दोन आठवडे पाऊस नव्हता तर, करमतच नव्हत.
हो, पण सारखा पण पाऊस नकोय. हो हो, येतोय ना क्लिअर येतोय. सारखा पण पाऊस नकोय.
हो ना.
सारखा पाऊस चालू असला का, पण बोर होऊन जातं.
हो, मागे तसचं झालेलं सारखा पाऊस चालू होता, मुलांच्या शाळेला सुट्टी सर्वच मग
हो ना. पावसात मुलं शाळेत जायला, पण कंटाळा करतात खूप.
हो ना.
बाहेर सर्व चिखखल असतो, त्यामुळे मुलांना कंटाळा येऊन जातो.
हम्म,
बाकी तुम्ही काय करता मग अजून?
काही नाही माझी छोटी मुलगी आहे, अडीच वर्षाची त्यामुळे मग मी घरीच असते.
ह ह.
हम्म, तुम्ही काय करता, तुमच काही करता का तुम्ही?
नाही आमचं पण काही नाही मी, पण घरीच असते. आमची शेती वगैरे आहे, पण मग शेतात काम नसतं जास्त. बाकी घरात कोण कोण असतात?
आम्ही दोघं आणि माझी मुलगी.
हो ना. छोट कुटुंब.
हो त्यात काम खूप असतं ना, मग सर्वच बघाव लागत असं. काय?
मुलीला करमत?
हो, मग आजूबाजूला मी फ्लॅट मध्ये राहते ना, मग आजूबाजूला आहेत.
नाही आजी, बाबा वगैरे असल्यावर कसं छान वाटत ना. आजी गोष्ट सांगते, बाबा लाड करतात. तसं आजकाल मुलांना मोबाईल टी. व्ही असल्यामुळे काय करमूनच जात.
हा. नाही आमच्या आजी आहे, पण म्हणजे आहे त्या येतात कधी कधी. पण मग त्यांना त्या गोष्टी वगैरे, असं काही सांगत नाहीत. नाही त्यांना एवढ एवढ नाही ना, सांभाळता येत ना बारी
हम्म,
हम्म,
ह मला पण दोन मुले आहे ना.
हम्म,
त्यांना त्यांची आजी, बाबा गोष्ट सांगत असतात.
हम्म,
छान वाटत त्यांना.
हो, लहान मुलांना छान वाटत. माझी आई तिला सांगते ना, असं ते हाताचं वगैरे गोष्टी हे ते शिकवत असते, तसं माझ्या सासूबाईंना नाही एवढं
हो ना.
ते असं लहान मुलांसारखं ट्रिक करतच नाही, त्यांना तिला त्यांना असं वाटतं हे खूप मोठे मोठ्या हेच्या सारखच वागतात, असं आणि लहान मुलांना कसं त्यांच्यासारखंच वाडलेलं आवडतं.
हो, लहान मुलांना, त्यांच्यासारखे बोललेलं खेळलेलं आवडतं न.
बाकी काय म्हणता अजून? तुमचा मोबाईल सायलेंट करता का?
हो.
तुम्हाला काय आवडतं? खायला वगैरे.
खायला वगैरे. पावसाळ्यात, भरपूर काय- काय असतं. तेल, तेलकट वगैरे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जाता. मला जास्त करू बेकरी प्रॉडक्ट नाही आवडत पण जास्त. त्या मुलांना आता बेकरी प्रॉडक्ट
कुठला पदार्थ वगैरे काय?
हो, केक वगैरे पण बनवते. पदार्थ पण म्हणजे, वेगवेगळे ट्राय करतच असते.
हा, हा.
मोबाईल वरती, जशी रेसिपी दिसली का? ट्राय करून बघायची.
मी पण तसच करते. कुठल्या असं स्पायसी मध्ये, कुठलं आवडतं?
स्पयसीमधी मला जास्त करून, पनीर आवडतं. पनीरच्या पण भरपूर वेगवेगळ्या रेसिपी, ट्राय केल्या मी.
हम्. कसं करता मग ते पनीर?
पनीर भरपूर प्रकारे, म्हणजे फ्राय करून पण आवड त. नुसतं फ्राय करायचं. किंवा पनीर भुना. पनीर भ जास्त आवडत.
पनीर भुना.
आपला अस, कांदा, टोमॅटो बारीक करून, चिरून घ्यायचे. परतून घ्यायचे ते. व्यवस्थित. आणि पनीर पण, पनीरलाय ना दही वगैरे, चाट मसाला, भरपूर काय ते मसाले. लावून घ्यायचे. पनीर मसाला आणि कांदा- टोमॅटो परतल्यानंतर, त्याच्यात फ्राय करायच. त्याने ग्रेवी पण छान येती. आणि तेल छान सुटतं. मस्त लागतो. हम्म. अशी वेगळी, म्हणजे असं, वेगळं काहीतरी टेस्ट येते.
तुम्ही कुठली रेसिपी ट्राय करता?
मी, अ मला म्हणजे, असं दाळबट्टी आवडते. अजून अ, अ दुधशेव भाजी.
ह, ट्राय केली कधी? दूधशेव भाजी.
हो. मी मला जेव्हा नसेल ना काही भाजीला. चला, आता दूध आपण एक्स्ट्रा घेऊन येऊ. म लगेच बनवते.
हो, ना. छान लागते का? हो, न.
खूप मस्त वा
गोड वगैरे नाही लागत का?
नाही! गोड कशाला लागेल?
नाही मला असं वाटलं दुधाच दुधाने कस
वगैरे टाकतो ना त्यात मग गोड नाही लागत. आपण कसं पनीर पण दुधातच असतं ना मग पनीर कुठे गोड लागतं असं.
हो नाही पण पनीर कसा आपण फ्राय करतो.
हम्म!
त्याच्या मूळ ते असं त्रिप्स ये होऊन जात ना.
नाही दुध्च भाजी कसं करायचं त्याला बारीक कांदा कापायचा बारीक कांदा कापला कि तो परतायला टाकायचा परतला वगैरे कि त्यात आहे ना अ असं तुम्हाला तिखट किती लागतं त्याच्या अ थोडस हे अ मिरची टाकायची अ बारीक करून आणि काही लाल तिखट टाकायचं पूर्ण लाल तिखट टाकलं ना आता ती भाजी पूर्ण रेड रेड होते.
हो ना?
आणि हम् तर मग ते परतलं वगैरे कि ते सर्व झालं. किंवा त्यात दूध टाकून द्यायचं अ दूध पहिले तापून घ्यायचं. आणि त्याच्या वरची जी क्रीम असते ना ती पण सर्व त्याच्यात टाकून द्यायची. आणि मग त्याला चांगली उकळी आणून द्यायची मग उकळी आल्यानंतर मग मीठ टाकायचं त्यात. आणि मग की वरतून मग कोथंबीरी टाकून द्यायची एकदम सोपी रेसिपी आणि पण खूप छान लागते. ते मी तर एक पोळी एक्स्ट्रा खाते. ते झालंय काय?
झटपट होत असेल?
हा खूप लवकर होते आणि मला खूप आवडते! ते मी तर ते बनवलं ना एक पोळी जास्तच खाईल.
हो हो आवड असते प्रत्येकाची.
हा तेच!
हम्म!
नाही आमच्या इकडे ना ढाबा ढाबा आहे ना एक तिथे खूप छान मिळते. पण मग तो खूप लांब आहे मग हा!
पण मग धाब्यावर करण्यापेक्षा आपली घरी पण छान होत असेल तर कशाला ना ढाब्यावरती.
जायचं यायचं अजून जाम होऊन जात आणि लहान मुलं असल्यावर कसं नको नको वाटत जायला. मग त्यापेक्षा घरी बनवलेली बर.
हम् लहान मुलं, तुमची मुलगी ना झाल एवढं स्पायसी खात ना?
खाते खाते ती तिला तर आवडत खायला अस काही नाही गोड पण खाते पण जास्त खात नाही त खूप खायला खूप काय म्हणताना ह नखरे करते.
नखरे करते!
ह एक काम करता का तुम्ही अ मी तुम्हाला कॉल करू का?
हो चालेल ना थोड्या वेळाने!
आपण हाच विषय कंटिन्यू घेऊ? आपले दहा मिनिट झाले ना तर मग परत हाच विषय कंटिन्यू घेऊन मी तुम्हाला कॉल करते.
ठीक आहे चालेल.
हा.